हॅलो
हॅलो
हा ॲटोमॅटिक कट झाला होता काय?
हो मि हा म्हटलं होत बारा मिनिट झाले
हा हा बरा केला होता आणि मग बोल्या बोल्यात माहत नाही पडलं
हा हा
हा तू लावलेलाच आहे ना माझ्या च्यावर हॅलो
अच्छा मग हा आधीचा कट नाही झाला वाटते.
आधीचा कट झाला आता तुझा कॉल आला ना मला
अव काय पण हा आधीच मी लावाला का तुम्हाला पण आधीचा कॉल कट नाही झालं क ते
तुझ्या इकडून चेन झाला माझ्या इकडून झाला कट मग काय तर तू केलं ना तिकडन मला हवं काय
हाव काय?
पण तुझा कॉल आला मला हा, हा तू लावला ना मला.
थांबच या एक हा ह एक मिनिट थांबच.
ते काय झालं मी तुमचा नंबर डायल केला.
हा.
याच्या मध्ये किनी तू. तुमचे बारा मिनिट बारा मिनिट दगून राहाले झाले म्हणून पण ते. कट झाला तो फोन पण, अस दाखून नाही राहिला कट झाला म्हणून
हव का पण आता तुझा कॉल मला आला, आता बहतेक तो कटच झाला नाही ना तुझा कॉल नसता आला ना मला ह तुझा कॉल नसता आला ना मला कट नसता मीस तर विच तुझा कॉल कट झाला की मी विचार करून राहिली की काय झालं हे पण माझ्या दिसला नाही बहुते कट झाला तो
मी तुम्हालाच म्हणत होते की तई दहा मि दहा बारा मिनिट झाले म्हटलं. आणि तू फोन आपण कती डिस्कनेक्ट झाला. हा, आणिंदे म्हटलं काडे आता मी लावते-
हा.
हम्.
अटोमॅटिक होतेस ना तो डिस्कनेक्ट.
ऑटोमॅटिक झाला असेल तो.
तेच पण होते. काय विषय होता आपला?
आपला विषय काय चालु होता घरकामाचा.
हा. आणि मी काहीतरी विचार ना का कोणाची ट्रीटमेंट सुरू आहे मग.
एची अकोटची वानखडेची हम्म.
चांगली आहे ना मानख मॅडवी.
हा चांगली आहे तुमची कुठं झालेली आहे तर.
माझे मापारीची माझे पहिले ज्योतच इकडे होती.
हा.
मग माझं ऑबोशन झालं होतं की नाही साडेतीन महिन्याच.
ह ओकाे.
हम्म माझ खूप रिक्षी म्हणजे. ते लय हे होत मग साडेतीीन महिन्याच माझं अपोषण झालं होत. मग त्याच्यावर अ माझी ट्रीटमेंट ज्योतचे इकडे घेतली होती पहिले काय ज्योतचे इथे गेलो. माझ्या ऑलरेडी सांगावरून पांढरपणी ज आहे मग मी त्याला गेल्याबरोबर सांगितलं. त म्हंटलं मला असा असा त्रास आहे तर तो म्हणे ह्या पंधरा दिवसाच्या गोड्या घ्या काही होत नाही.
हम् हम पण ते सुरुवातीला माहिती. नाही जेव्हा सुरुवातीला आपण ट्रीटमेंट घेतो की नाही.
हां.
तेव्हा त्यावेळेस आगर पांढर पाणी जाते पण ज्या त्या गोळ्या देतात की नाही परडेसिच्या.
हा.
त्यांनी जत नाहीली.
मग मला गोळ्या दिले होते की नाही तर मग मला. त्या गोड्या दिल्या मी पंधरा दिवसा पंधरा दिवस नच देईल ती मला म्हणजे दीड महिना टळळेल त्या माझा.
हम्म हम्म.
मग मी तिथं गेली मग त्यांनी मला गोळ्या दिले. पंधरा दिवसांनी दोन महिन्यांनी परत बोलावलं स. ते होईलच असते आपल्या.
हम्म हम्.
मग मी पंधरा दिवसांनी गेली मग मी त्यांनाच असं सांगितलं की मला असा असा त्रास आहे. मग त्यानी आणखी मला महिन्याच्या गोळ्या दिल्या मग बई माझा त्रास का म्मीच नाही झाला मग माझ्या घरी महालक्ष्मीची धामधूम होती. मग महालक्ष्मीचे काम करण हे अनुभय महालक्ष्मीच पुरण गोट. चंद्रेलीन माझ्या अंगावर काय लालच आल चल.
हो माय म.
माझ्या सासवाईला सांगितलं मग म्हणतात त्या पाळीयालीशी. माटलं एवढं दा. पंधराला म्हटलं पाडी कशाली जसं त्यान तीन महिन्यांना सोनोग्राफी सांगितली होती.
हा हा.
तीन महिन्याच्यान सांगितली तर मग जस असा अंदाज ला ते जसं वाटलं अशी नशी नाही समज पाडी जशी. म मग काही मग अंगावरच जायच मग दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी बसल्या समज बसले त्या दिवशी पुरण गोट्टांनी मग महालक्ष्मीबे लोक तर जातच नाही ना मग दोन दिवस काढले बी कशी पण मग महालक्ष्मी उठले आणि संध्याकाळी आई म्हणत आता अकोटले नका जऊ सरळ अकोलेल
हम्म
तिथं गेलो मग तिथं सोनोग्राफी हे ते केलं तर बाळायला ठोकेच नव्हते.
अरे
मग ते म्ह गर्भ काळा लागते तीन साडेत तीन. तीन महि गर्भ काळा लागते तर म समज मग त्याच्यावरती फिरायला गेली मग ते म्हणे जट तुम्हाला माझी ट्रीटमेंट घ्यायची अशी तर तुम्ही दहा दिवसा नाही या मग मला साडेतीन महिनेच झाले की नाही. तीन महिन्यात मी गेलती तीन महिने एक दोन दिवस जा. नंतरचे दहा बारा दिवस समज दवाखाण्यात गेली मग साडेतीन महिने झा ते खूप त्रास झाला. मग त्याच्यावर हा आधू तिचीच ट्रीटमेंट घेतली होती मग तिनं सहा महिने जसं काही ठेवायचं सांगितलं नव्हतं अ लगे मग तिन गोळ्या देऊन ते हे कमप्लित केलं होतं ना जे शरीरात कमी असते की नाही‌.
हूम हं
ते त्या गोडई मार्फत.
अच्छा
तर असं म्हणतात जेव्हा आपले हे म्हणजे माणसाचे बाईचे शुक्रनो जेव्हा मॅच नेतात कि तेव्हा बाळाला काहीतरी कमतरता भासत असते. तेव्हा मग असं ह होत असते म्हणतात बी ते डॉक्टरी सांगे हा नाही तर आपलेले काही एवढा भेसनीन आपण तेवड एवढं
नाही नाही आपल्याला याच्याबद्दल काही माहिती नसते ते तेच सांगतात ते. आणि मुलगा मुलगी होणे बी ते त्याच्यावरच असते.
हा तर मग कहीच ना मग ते त्यांनी मला अगोदर ट्रीटमेंट दिली सहा महिनंतर बाळाच्या सांगितलं तर मग समज अस गोड्या गिड्या घेतल्या मग मला दिवस राहिते मग तिन ते तीन महिने इंजेक्शन दिले होते मला. रोज बुधवारच्या बुधवारी इंजेक्शन अस हप्त्यातून इक वेळा. असे तीन महिने इंजेक्शन होत मला.
हा हा
म्हणजे माझं वाढ विकतच घेतलं हा म्हणजे बुधवार दिला होता तिन. मला माझी ट्रीटमेंट बुधवारची होती की नाही.
हा हा
बुधवार दिला होता मग मला बुधवारच्या बुधवारीच इंजेक्शन घ्यायलागे.
हा हा.
हम् ह. मग तीन महिन्य इंजेक्शन मग हा आद्विक झाला ना. हम्म हम् हवी.
सुरुवातीली मग ते झालत समद ते तसं होतेच तई. एखाद्याची राहतेच तसा प्रॉब्लेम.
हो होते म्हणा पण थोडीशी रिकसच आहे बरं. ते काही खरंच नाही आणि असं म्हणत पहिलं बाळा मग. पहिलंच असते ना मी किती रडत जऊ माझं असं झालं होतं तर मला त्रास जाऊ दे त्रासच काही वाटतात. पण अशी अपेक्षा वेगळी राहते ना.
अपेक्षा म्हणजे बघा आपल्या इच्छा नसतात का त्याच्यातु. इच्छा सोब सगळंच असते अ तसं माहित आहे का तई‌ आता तुम्ही साडेतीन महिन्यात घन द आणि आता. आता मी ते का जेव्हा आपल्याला एटंग मध्ये आलं सर्व जाणवते की नाही. तेव्हा जे जे कनेक्शन सुटते की नाही ते वेगळंच राहते.
ते तर हाय.
मग जस त्यांनीस मग मीतस ते काय असत तर.
ते सांग राहिली.
पहिल्या वेळेस म्हणजे खूप सारा म्हणजे खूपच पाळाव लागतात.
हा तेच ना हा.
मग त्या चवर हातक समज दुसरा झाला अचानक मग बारा महिने. पाडीच नव्हती आणि माझी.
हम.
अ दुसरा वाढदिवस तेरा नोव्हेंबरली असा बारा महिन्याचा होते तरग माझी बारा तेरा नोव्हेंबरचा वाढदिवस. हो त्याच्या बार नोहेंबरलेच मी बसली बारा महिन्यां मी पाडी आली.
हम्म.
मग त्याच्यावर काय ब एक दीड महिना दोनक महिने बसली मी पाळीच नाही आली मग त्याच्यात दिवस राहून गेले. मग मला काही माहित नव्हतं बिचारे मी टेस्ट केली होती दीड महिन्यान काही दाखवली नाही. त्याच्यावर माझी मला वाटतं तुझं लग्न होईल होतं. माझी तब्येत खराब झाली होती एक वेळा तेव्हाग मी गोड्या घेतल्या हो्या मला त्या काही सु मग नव्ह्या झा तेव्हाही मी मरता मरता वाचली होती.
बापरे!
म्हणजे एवढीच. कंडिशन म्हणे डिहरी तेवढ कंडिशन खब नाही हो एवीण माझ दो हिमोग्लोबिन झाल होत. डॉक्टर म्हणे हे पेशंट वाचला तर तुमच्या तकदीिराना नाही गेला त्याची गॅरंटी घेऊये म्हणे.
बापरे!
हा म्हणून तो काही खरं नाही बर हे, समझ. जीवन आपलं हेच आहे.
रिस्की आहे प्रत्येकच्या हेच ये. रिस्कीच आहे झाल्यानंतरही किती गोष्टी पाळाव लागतात.
मग ते नवीन-नवीन काही नाही वाटात पण लेकरू झाले कि मंगळे पाहा लागते.
मग.
तर गोष्टी लूच राहत.
चालू तस चांगलं आहे मग सोनोग्राफीत.
हा हा.
हा ओके.
चांगलं आहे तस सर्व चांगलं आहे का बरे.
हा ह.
हम्म.
आता नव्या महिन्याची करती पाहि ना मग माझा नवा. नववा महिना होईलो की काही खरं नव्हतं माझ मला नववा महिना. पंरा दिवस रहाअचे अस बोलालतो म मी नवा महिना पंधरा दिवस राहिल ती अशी गेली तर तिने माझी सोनोग्राफी केली. माझ्या. शरीरात एवढं पाणी होतं की ते मॅडम नवई करे की म्हणे बापरे म्हणे एवढा असा एक. पेशंट लाभला म्हणे कि तिच्या म्हणजे जेवढं पाणी पाहिजे त्याच्याही वर पाणी. आणि बई काय झालं पंधरा दिवसात माझ्या अंगावर म्हणजे असं पाडीचे कसं पाणी वहिती तसं वाहिल मग लगेच की दवाखान्यात गलो मग आम्ही इथं शर्मा डक्टरऊ गलो शर्मा डॉक्टर म्हणतात की नाही म्हण आता अजून डिलिव्हरीला टाईम आहे गर्भपिशवीच तोंडच नाही उघडलं
हम्म हम्म
मग तेव्हा मी माझ्या अंगावर आलो
हम्
माझ्या सासूबाई म्हणत बाई हचं माांगे असं होईलय रिक्स निघाले पुरत एक तर नऊ महिने झाले. नेलबई दवाखान्यात धूम डॉक्टरीन कल्ला करे. कून की त्या गरबातलं पाणी चाटलं होतं.
अरे.
पंधरा दिवसात सांग मग आता.
बापर.
म्हणून काही सांगताच नाही येत.
नाही.
हा म्हणजे पंधरा दिवस पंधरा दिवसात चांगलं मग गेलो तेव्हा भरपूर पाणी होतं आणि पंधरा दिवसात क आटल ह क असं मग असा विचारी येत की नाही म्हणून म्हणतात एक एक दिवस महत्वाचा असते.
खरंच महत्वाचं. आपली काळजी तसे पण आपल्याच हातात असते.
हा ते तर आहे.
ह आपली काळजी आपल्याला घ्यावाच लागते एकट आपण आता एकटं देणार आहात.
हा
हम्म काळजी घ्यावां लागते. म पाणी आपपूर भरपूर पेतो ना.
हो
पाणी तर भरपूर पेणं चालूच राहते उन्हाळ्याच जास्त पाणी पेल्याय जाते.
हो
या वेळेसपेक्षाही पण
हम्म तेच तर. काळजी घेतयचंय तसं तुझ्या घरी काही एवढं हे नाहीये. तुमच्या घरी काही असं हे नाही आहे फ्री आहे.
फ्री यांजीच आता
हा
ह दहा मिनिट झाले होते मी ठेवते पण आणि परत लावते तुम्हाला.
लाव.